हॅलो? हा बोला, हा आवाज येतोय बोला.
हा हा, कुठे बाहेर आहे का?
होय बाहेर आहे हो म्हणजे, मी आशा वर्कर आहे ना म आम्हाला रोजची डेली
हा अच्छा अच्छा मग हा मग फिरतीवरच असेल ना, हम्म हम. ते करून मग हे हि, घरातलं पण बघायचं ना ह्म ह्म. चांगलय चांगलय ह्म म्हणजे आता सध्या ते तुमच ते नहीं अश वर्करचे नाही ते सेविकांचे काहीतरी फॉर्म, वगैरे सुटले असं काहीतरी आहे ना?
आता म्हणजे सु कुठल्या फॉर्म पण कस आहे, जास्त एरिया वाईजच जर एरिया शिल्लक असला तरच आपल्याला देतात ते.
अच्छा म्हणजे आता तुमच्या एरियामध्ये जर जागा असेल, तर मग तुम्हाला मिळेल ते?
हा हा जर समजा गावात, आपल्या अ आता एखादा एरिया असेल तर त्या एरियामध्ये, अं म्हणजे तिथं कुठलाच लाभ पोहोचत नसेल किंवा त्यांना कळत नसेल.
हम् हम.
कि बाबा इथं कुठल्याही योजना नाही.
ह्म ह्म ह्म.
तर त्यांनी आपल्याला सांगतात, मग आपण तिथं जॉईनिंग करायचं.
अ अच्छा-अच्छा, हं ह्म हम्म मग तुंग तुम्हाला मग तुमच एज्युकेशन वाईज, मग तुम्हाला पोस्ट म्हणजे हे पण मिळत असेल ना? प्रमोशन वगैरे असं काही?
प्रमोशन असं काय नाही, फक्त काय अ जास्तीत जास्त एरिया म्हणजे लांब पडत असेल
हम् हम् हम्.
तर ते जवळ वगैरे करता येते असं.
हा, अच्छा अच्छा हम् हम् हा, मग तुम्हाला ते तर आहेच, पन तुम्हाला मग कुटुंब वगैरे सांभाळून, सगळ्या गोष्टी करा्व्या लागत असतील?
हा हं कुटुंब सांभाळून, त्यात माझं लहान बाळ आहे तिला सांभाळून सासूबाई वगैरे आहेत घरी घ्यायला. पण कस आहे अं शेवटी काम आहे. त्यात काय ऑप्शन नाही तसा ह् आणि गव्हर्मेंट असल्यामुळ तर काय पर्यायच नाही ना दुसरा.
आणि उलट चांगल हाय गव्हमें हो नाही गव्हर्नमेंटचा आहे ते एक फायदा पण आहे त्याचा आणि काम पण मग बरच पडत असेल ना तुम्हाला?
होय होय सगळे म्हणजे रेकॉर्डस सगळं ठेवाय लागतय भरपूर कामं असतात.
हम्म हम्म हम् म तेच ना आजकाल
लसीकरण आलं, त्यामध्ये गरोदर मातांची तपासणी आली.
हो ते मी असं आशा वर्कर्स आमच्या एरियामध्ये पण आहेत. पण त्यांचं नक्की एवढं किती काम आहे काय ते एवढं काही मला माहित नाही ते लसीकरणासाठी वगैरे ते येत असतात ना माहिती देेण्यासाठी. किंवा गरोदर आहे का कोणी घरात ते विचारपूस करण्यासाठी काढण्यासाठी येतात ते फक्त तेवढं बोलणं होतं ओळख वगैरे नाही आहे अशी. पण तेवढं फक्त लसीकरणापुरत वरती जाणं- येणं वगैरे आहे असं. म ते कसं हम्म म चांगलं आहे ना एक आपण कुटुंब सांभाळून आपण आपलं काम करतोय, स्वतःच्या पायावर उभंय. ती किती छान आणि मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट ती आपल्या कधी ही
शेवटी दुसऱ्यांकडून दहा रुपये जरी घेतले, तर ते आपले नाहीत हे ती उणीव ही भासतच राहत्या.
खरंच आहे, खरंच आहे आपल्याला इमर्जन्सीचं आपल्या मुलासाठी जर आपल्याला काही जर आपण कुणाचा विचार नाही करणार की, कोणी मला पैसे देतीलच. मग मीे माझ्याकडे आहे ना मी करू शकते मी माझं ही करू शकते माझ्या कुटुंबाचं पण मी करू शकते. असं एक कॉट म-मुलींमध्ये किंवा त्यांमध्ये एक कॉन्फिडन्स पण येतो हा मी सगळ्या गोष्टीत तयार आहे. मी सगळं करू शकते असं. पण कुटुंबाची पण तेवढी काळजी घ्यावी अशी माझी शेवटी कुटुंब पण आपलंच आहे.
ते पहिला त्यांना पहिला प्राधान्य दिलं पाहिजे.
खरंच आहे, खरंच आहे हम्म, हम्म.
थोडा वेळ बसतो इथं आणि मग जातो घरी. होय, होय मला आवाज द्या. कस हाय? मी सात म्हणजे बाळ माझं सात महिन्याचं होतं त्यावेेळेला माझं जॉईनिंग झालं ओ. म तेव्हापासून तिनं मला म्हणजे बाळानं साथ दिल आता ती दोन वर्षाची आहे.
अरे वा! हम्म हम्म हमम्म चांगलं हम्म. मग सकाळी घरातलं लवकर आवरून जावं लागत. लागतं असेल ना म सकाळ चे सगळ्यांचे डबे. अरे बापरे! सकाळी लवकर उठून घरातलं सगळं काम करून स्वयं पाक सगळ्यांचं नाश्ता, जेवण वगैरे सगळ्यांचं
हा बाळ सुुद्धा लवकरच उठतय त्यामुळ कामं पण लवकर पटपट होतात.
हम् ह ह चांगल आहे चांगल ये
तिचा नाश्ता वगैरे सगळं करून देऊनच बाहेर पडतोय.
हम् हम्म हम्म बरोबर मग आपल्या बरोबर त्यांचे पण हाल नको.
हम् आणि आता कसं झालंय, डेली टार्गेट दिलंय आम्हाला एवढं काम झालंच पाहिजे.
पाऊस ह पावसाळा
जरा जास्त वेळ थांबायला लागते ना भागात.
हा हा हा ते गव्हर्नमेंटच असतात कामं पण भरपूर, असतात सरकारी योजना पण सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे असं, तर नसतं. ना्. बरोबर आपण आपल्या कुटुंबाबरोबर आपण. दुसऱ्याच्या कुटुंबाची पण काळजी घेतो. असं. तुमचं काम आहे. हम् चण सरकारच्या मोठ्या मोठ्या चांगल्या चांगल्या योजना गरजूंपर्यंत पोहोचवण. हम्म चांगलंय चांगलंय ह. बद म माता आणिअ अ मग ते े का योजना वगैरे, असतात माऊ माऊ त्याच्यासाठी मग अरोदर माताचं मी असं ऐकलं, आहे की फर्स्ट बेबीला वगैरे असं होते नय. हे सुविधा वगैरे असतात हम्म हम्.
प्रधानमंत्री मातृत्व योजना म्हणून योजना य ती अ. ते योजनेचा जर तुम्ही पहिल्या खेपेचा जर, फॉर्म भरला अंगणवाडी मध्ये जाऊन. द आपलं म्हणजे प्रेग्नेन्सी मध्येचं, तो फॉर्म भरायला लागतोय. बाळ दीड वर्षाच होईपर्यंत, आपल्याला ते पैसे जमावतात.
हा अच्छा अच्छा हम्.
आणि समजा पहिल्या खेपेला मुलगी आणि दुसऱ्या खेपेला पण मुलगीच झाली तर ते सहा हजार वेगळे् असता. पण तो फॉर्म डिलेवर्ह झाल्यानंतर भराय लातोय. कारण, मुलगी की मुलगा आपल्याला आीच माहत नसो.
हा हा सेकेन टाम ना, हम् ह् अच्छा अच्छा. हम्म
योजनेचा लाभ हा मिळत राहतोय फक्त आपण डॉक्युमेंट सगळे क्लिअर करून योजना.
हो हो हो तर तर आहे सरकारच्या बऱ्याचशा योजना ते आपल्यापर्यंत असं पोहोचवणारे पण पाहिजे किंवा आपण, त्यांच्यापर्यंत पोहोचलो ना तर, सगळ्या व्यव सुविधा करतात. नाहीतर तुमच्या मार्फत. कशा योजना घराघरापर्यंत पोहोचतात त्यांना, माहिती नाही त्यांना. मग तुमच्या माध्यमातून त्या सगळ्यांना त्याचा, लाभ मिळतो असं. हम्म हम् मग तुम्ही, एक खूप छान काम करताय. गरजू लोकांना मदत. कप हम्
मला ते म्हणजे, समाजसेवेची. आवड होती त्यातनच मला हे म्हणजे हा म्हणजे ह्या माझ्या एरिया साठी जागा निघल्या म्हणून मग मी पटकन तो फॉर्म भरला. आणि ते फॉर्म मधून लगेचच सिलेक्शन पण झालं इंटरव्ह्यू मध्ये
अरे हम् चांगलं चांगले म त्याच्यामध्ये हा मग तू संध्याकाळी मग कधीपर्यंत काम असतं तुम्हाला
आता म्हणजे कस आहे आभा कार्ड काढलेलं काम खूप स्लो झालंय. आभा कार्ड कम्प्लीट करून घ्यायचे आहेत ना मग त्या आभा कार्डच टार्गेट दिले. त्याच्यासाठी जोपर्यंत ती पंचवीस कारढ होत नाहीत तोपर्यंत भागात राहणं. हे कंपल्सरी
ह. हो का हम् हम्म हम्म. ह.
आता ऑलरेडी माझे बारा कार्ड निघले आहेत पण अजून पण व्हायला पाहिजेत ना.
हो हो मग संध्याकाळी घरी जाऊन ना परत मुलगी मुलीचं जेवण दूध बिस्किट वगैरे सगळंच ना.
हम्म तिचं परत रुटीन चालू होतंय परत मग संध्याकाळचा स्वयंपाक ह सात वाजे पर्यंत हे आवरायचं सात नंतर मग परत आपण डेली काय काय केलं ते सगं लिहून ठेवायचं. त्याच्यानंतर जेवणाच टायमिंग जेवण जेवायचं परत मुलीला थोडा वेळ द्यायचा आणि मग झोप नाही, हे सगळं डेली रुटीन असंच आहे सेम.
अच्छा हम्म आणि मग?
तसं आणि हे कार्याचं आणि आत्ताच घेतले ना मी
हो हो माझं पण आणि मग तुम्हाला सुट्टी वगैरे नाही का मग?
संडे ला सुट्टी असते पण कस आहे आता कस केलय म्हणजे डेली रिपोर्ट द्यायचाय म्हणून आता आम्ही संडेला सुध्दा भागातच आहे, म्हणजे संडेला सुद्धा आम्ही वेळ देत नाही घरचांना
अरे बापरे हम्म तेच ना संडे संडेला मग घरच्यांच पण थोडं उशीराच असेल ना सगळं संडे सुट्टी वगैरे मग
सुट्टी सुट्टीच्या दिवशी असतय असं उशिरा पण, संडेच्या दिवशी पण अस फिरायचाय म्हटल्यानंतर काय उशिरा म्हणजे सगळं आवरूनच यायला लागणार म्हटल्यानंतर उ उठायलाच लागतय, बाकीचे सगळे उठतात वेळानं पण, मला उठायलाच लागतय लवकर.
तुम्हाला उठून घराचे सगळे कामं करून स्वयंपाक करून आणि मग जायला लाग, जावं लागत असेल मग घरातली मग नंतर त्यांच आवरून घेत असतील.
हो होय, ते बाकीच उरलेलं आहे ते म्हणजे नंतर उ ठुन त्यांची आंघोळ वगैरे झाली की, कपडे वगैरे नंतर मशीनला त्यांच तेनी लावून घेतात, पण मला तरी वेळेत निघावं लागतय ना म्हणून.
हम्म, ठीक आहे ना मग आपली तुमच्या कामा तुम्हाला तुमची फॅमिलीच सपोर्ट करते, ती खूप चांगली ही खूप चांगली आणि हा चांगली आणि मोठी गोष्ट आहे.
आणि माझी फुल म्हणजे आम्ही टोटल आता सध्या घरात आठ जण राहतोय. म्हणजे फॅमिली पण माझी मोठी आहे.
अ अच्छा अच्छा.
त्यामुळं मला म्हणजे सगळं आवरून त्यांच सो म्हणजे त्यांची साथ मिळत्या, त्यामुळे माझी पण चिडचिड नाही होत. थोडेफार कामात पण आणि मेन महत्वाच बाळाला सांभाळ नाही त्या बाळाला व्यवस्थित सांभाळतात म्हणून मी बाहेर किती पण वेळ होऊ दे काम करू शकतो परफेक्ट, मला बाळाची काळजी नसते.
अच्छा निर्धास्त असतो आपण आपलं काम एकदम मन लावून करू शकतो, एकाग्रतेने करू शकतो.
कॉल करा कधी पण व्हिडिओ कॉल करा करा बाळाने असा हट नाही, अजिबात हाट्ट नाही करत
अरे वा म्हणजे तुमचं बा पण गुणी आहे.
तिच्या सपोर्ट मुळच एवढं सगळं हे होतय.
खूप खूप चांगलं आहे तेच. खूप हुशार असेल तुमच का खूप हुशार असल आईला एवढं मदत करतय आईला एवढं सपोर्ट करतय, आणखीन काय पाहिजे? खूप चांगलंय, खूप चांगलंय खूप पुढे जाल. तुमच बाळपण खूप पुढे जाईल आणि तुम्ही पण खूप पुढे जाल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या कामांसाठी. ठीक आहे ठीक आहे, मला जर काही मदत हवी असेल ना तर मी तुम्हाला नक्की कॉल करेन.
हा हा ओके आणि नेक्स्ट कॉल म्हणजे मी माझे पण थोडे कॉल राहिलेत, मी पण तुम्हाला कल करते ओके.
हो हो चालेल चालेल चालेल.